हा बोलतीये. आवाज आलाय का? तुला माझा.
हा हा यालाय. हम्म काय नाही, शिक्षणाबद्दल बोलायचं होतं.
बोल की.
म शिक्षण, आताच्या ह्याच्यामध्ये किती महत्त्वाचं आहे. मग घरात बसून होय म ह्या शिक्षणामुळे काय काय करू शकता हो काय काय आम्हाला उपयोग आहे पुढं
शिक्षण असलं तर च आता सगळं मिळेल नाही तर काहीच नाही घरीच बसायचंय
कोरारब
नाहीतर आधीच्या बायका कस करायच्या शिक्षण नाही म्हणून शेतात जायच्या शिवणकाम करायच्या नाहीत्र आणि काय काय तर करायच्या
होय नाही आणि आता तर शिक्षण एवढं महत् मवा प्रत्येक गोष्टीसाठी पण शिक्षण हे महत्त्वाचं आहे
हम्म
आणि आम्ही कुठलं आता दु साधं दुकानला गेल तर पण आता हिशेप करायचं झालं तर स ते शिक्षण बोलायचं एक लय महत्त्वाच असते हॅलो परांचं पण आता एक एकट म्हणतात की असं सरकार ह्याला शाळेला घाला हे घाला ते घाला तिकडे घाला इकडे घला चल तर आमच्या प्रकार ्ही बघायला गेल तर आमचं एक मन असते नाही असं पोरं हेच शिकायला पाहिजे हे शिकायला पाहिजे म्हणजे परफेक्ट इंग्लिश आला पाहिजे हम्
ला इंग्लिश नसते परफेक्ट
ह
त्याच्यामुळे
प तरी कसं करतात लक्ष देत नाहीत नाही गव्हर्मेंट शाळाांमध्ये त्यांचं क जायचं पैसे कसं पण सरकारकडन येतेच
हम्म
घ्यायचं शिकवायचं काय बघणार कोण नसत काय नसतात महिन्याला एकदा व्हिजिटेतात त्या टाइमाला जर बस नट शिकवायच हा आणि परत जायचं त्यांच
हो
आणि ह्या शाळेमध्ये कसं असते पैसे भरले बोलून त्यांनी चांगलंच शिकवतात नाही
हम् हम हम्
चांगलं पण शिकूतत नंतर आम्ही वरच्या वरच्यावर जर वि्हजिट कर का मून त्यांनी लक्ष देतात पोरांच्यावर
ह
ते पण लय महत्त्वाचं असते आताच शिक्षण तर.
आता बघ मानाच्या शाळेत तर महिन्यात नाही एकदा बोलवतते त्याच आम्हाला. आणि त्यांचं कस अग एक लेसन झाला कि लसन झालंय झाल्या टेस्टच घेतात त्याच्यावर. हा टेस्ट घेत त्याच्यामुळे कि नाही ते ल. त्यांना परफेक्टच होते. आणि बघ त्याला उठता बसता कधी पण क्वेश्चन्स विचार तो उत्तर सांगतोय.
होय आणि आताच टेक्नॉलॉजी पण तस पुढे गेल नाही नाही तिथं काहीच नस.
शाळच पोर कस. ते मॅडम शिकवायला जरी बघितली तरी ह पोरं शिकत नाहीत. त्या मॅडमांनाच दारडूर करतात आमची बोरं.
होय आणि स्ट्रेंथ पण किती असते वैज्यात गव्हर्नमेंट शाळा. स्ट्रेथ स्ट्रेथ असल्यामूळ हा त्यांना मॅडमना लक्ष देता पण येत नाही आणि मॅडम पण लक्ष पण देत नाही त्यांनी तिथं सोड काय पण शिकू दे काय काय घातते घरातले कोण विचारणार असत कोणी कुठ तरी एक दोन विचारतात तेवढंच पेरेंट सग
कस होते म ते काय जी ह हुशार अस कि नाही मुलं त्यांना पुढं करतात
होय होय.
आणि जी डाऊन लास्ट आहे ती डाऊन लास्ट ठेवतात.
कोण घ्यायलाच रगत नाही त्यांना पुढं.
हा माझे तर म्हझ कुठल्या पण शाळेत कुठल्या पण शाळेत माझं मत
होय होय.
आशा करायचं असते ज्यांना येत नाही त्यांना पुढं टाकलायचं येतय त्यालाच तू शिकून काय पुढं येणार आहे. ते त्यांनी त्यांना तेवढंच पुढं घेऊन येणार आहे तो.
आता मी रेनबो रेनबो शाळेत मी तसच बन भांडल नेतो डपून साठी. ये ना रे पोराणचं घे. न येणार कोरोनाच तुम्ही घेतलं न येणार कोरोना कोण येणार.
अगं मी पण तेच म्हनलो की त्याला. मॅडम संग हो मी म्हंटल. तुम्ही येते ते अगं त्या. आता नाव घेणार नाही त्या त्यांच त्या मुलांचं मी. त्या चार पाच मुलांना त्यानी पुढ येत होते. दुसऱ्या मुलांकड महत्त्व देत नव्हती त्यांनी. तर मी त्यासाठीच भांडलो मी हा मी त्याच त्यासाठीच म्हनलो तुम्ही अस जर करणार. तर माझ्या मुलाला मीहित काढणार म्हणलो दिवाळीच्या आधीच काढत होतो मी त्या शाळेतून मानसला. पण नाही आणि सहा महिने राहू दे म्हंटलं त्या मॅडम म्हट. हा नाही आम्ही करतो व्यवस्थित म्हण. पण तिथं माणसचा मार्क्स बघितलं की बाई माझं डोकंच सणकत होतं एवढं कमी मार्क होती तिथं.
होस कणार मी तर नाही एकेश लोसकड. तर सगळं तिथलं बघून लक्ष देतच नाही तो त्यां तिथं.
नाही त्यांनी काय करतात आणि तिथं शिकलेला नाहीत का? त्या डी एड बी एड झालेले पाहिजे.
नाही नाही सेकंड इयर झाल्या घेतला त्यांनी खरं म्हणजे त्यांनाच. बी स नीट परफेक्ट येत नाही कासं पराण घालून देतात देतात शेवट लावून त्यांनीच चुकले असतात तिथं
हो
मग आम्हाला कस प कुणा कुठ आपल्या विश्वासात पोराण त्यांनी त्या पाठव द्यायच असते
च म्हणतोय ग मी म्हणून की नाही रेन होत जो पुढ जातोय त्याला पुढे ढकल आणि जो माग बस माग राहय जमत ्ह जरी म करत नव्हती माझा मानस जरा शांत शांत बसायच म्हणून कि नाही त्याला सुटवायची त्याला त्याच्याकडूनच अभ्यास करून घ्यायची त्या वर्षी मानस एकदम परफेक्ट होता आणि नेक्स्ट इयर जे मॅडम सोडली ती दुसरी मॅडम घेतली अगं गगं ते हुल्ले मॅडम आल्यावर तर काय सांगायचं बाई ते होमवर्क लिमिट बारा बारा तेरा तेरा पण होमवर्क द्यायची त्यांनी
होय होय कसं तर नर्सरीला होती नाही ते टीचर्स चांगली होती
हम्
काय एल के जी ला आलीत पोर सगळ्यांचं पोरांचं वाटच लागलं काय काही शिकवली नाही त्यांनी.
मग दोघी पण शाळा. बदल नाव आम्ही
होयच. ह काय शिकलो तो शेवटला भांडलो रे म मी मी म्हंटलो की मी म्हंटलो त्यांना पोरांना मी नििकून ज डान्स शिकवलो म्हंटलं ते म्हट आता नर्सरी पो पोर भिणारच की पहिला स्टेजवरर जाणार म्हणजे नाही त्याला येत नाही भेतोय तो येते म्हणतो मी म्हटलो न येणार येणार पोराने घेतलं तर न येणार पोर मागच येणार की म्हटलो मग स्टील डेअर कसं वाढणार तुम्ही येणार कोणारच ते पुढं जाणार मग न येणार कोणार पुढं कसं जाणार त्यानी मागच जाणार भिऊन भिऊन
हो
बोलून मी अर्ध तास संग भांडलो भांडलं क नाही मग त्यांनी नाही मॅडम तस मॅडम मुलांनी मी घेतलीत त्यांनी
हम् मी मानासच्या टायमाला मी तर काय मी मी त तू भांडून आल्यानंतरच मी भांडलेलो
हा
ती ते चौगल्यांची पोरयती नाही त्यांना तेवढंच पुढं करतात
हो हो
तू बांधलीस मी बांधलो आणि कि ऐश्वर्या माझी मैत्र्रीण माहित का ती चौ ह्यांची बघ चुकून ती अ नव कायत अ नवगती कुलकर्णीि ऐश्वरय कुलकर्णीि
मला का माहिती नाही
अ माणसची अ एक तिची पण मुलगी होती कि तिथं ती भांडली ती भांडल्यानंतर कि नाही त्यांनी ती चौगुलांची त्या पोरातनी तिथन काढलीचच
आणि कसं करतात माहित आहे का तेनी आता मी एकदा गेलो स्टॉपरूम मध्ये गेलो ते मेन मेन ते म्हटलं की तुम्ही ते पोरे फर्स्ट रँक सेकंड रँक येतात
हा हा हा ह
त्यांनी त्यांनी आलं क नाही स्टॉपरूम मध्ये बोलतात त्यां सगळं आम्ही गेल क नाही नेग्लेक्ट केल्यासारखं त्यांनी त्यांना पहिला हे देतात मग नंतर त्यांनी दहा पंधरा मिनिट झाग मग आमच्याकडे असं पण गेलंत त्यांनी पहिला हे देतच होय पहिला ते देतच नव्हते त्यांनी आता मी एकदा गेलतो कशासाठी तर काय तर बोलायला मी त्यांच्यापेक्षा पहिला हा त्यांच्यापेक्षा पहिला गेलोय मी मला काहीच बोलणार एक थांबा थांबा पाच मिनट मिट मग त्यांनी गेलं गे लगेच बोलायला ल करायचं मग काय झालं मॅडम तसं झालं मग त्यांनी गेलं क नाही मग आम्हाला घेणार त्यांनी
मग तू बोलशील की नाही त्हाच तिथे बोलायचं ग
पुढची टीचर कसं असाल पाहिजे कुठलं पण पेरेंट्स येऊन रिस्पेक्ट दयला पाहिजेनी आणि कोण अस ते पुढं पुढून असं बोलणार पाहिजे ते टीचर्स त्या त्यांच्या मनातच भरले घाण हा मग त्यांनी आम्हाला कटंग करते
जी मुलं चांगली आहेत त्यांनाच पुढं केलीत त्यांनी तसं नाही करायला पाहिजे ग
होय होय आता पण तेच आहे होतीथ
आता पण तेच आहे सगळी पॅरेंट्स तिथनं मुलासनी काढाय लागले त्या स्कूलमधन
आता कुठं का हे आहे ते बघितलं काहीच नाही तिथं आता सगळं तर डलप सगळं हे पडले तर माहागं ती शाळा पण ये पैक्षय
की
होण बोला आपल्या
हा मीला मी तिला सांगितलो तिकडं घाल अग मी एक पंधरा दिवस बोलत होत रसघच्या कोथ्याला घाल म्हणून शेवटी तिथंच घातली घाल सढ तिकड त्यांनी पैशाकडं बघते तय
होय एवढं सगळं असून
हम्म
दोन्ही पुरण घटल्यात काय
एकट्याला घातल्यात
हम्म काय काय नाही होपय नर्सरीला जरा बघतात थोडा तर पहिलाची मॅडम होती गुदले मॅडम पण ती पण सगळी ह चांगली होती त
हम
शिकत होती आता कोण नाही तिथं शिकणार तसं
एकटीच आहे म्हणा कोणत ती ऐश्वर्या म्हणाल त एकटीच आहे म्हणा ती गेली की मग काही नाही ती माळकरी मॅडम मुळात तीच सगळं हे करत्या
तीच चांगली नाही मि प्रिनसिपलच मेन म्हणजे चांगलं तिला किती ती अहम आहे पुढं माणूस आल तर पण ती बोलत नाही असं आता आम्ही पेरेंटस होतच की माग आमची पण परं होती ति आम्ही पण पेरेंट्स होतच की तिथं तसं बोलायला बघत नाही ती
ह हा जी हुशार आहेत की नाही ह त म्हणून तेस कस बोलते बघाला पाहिजे असतजज
हो थांबा एक मिनट हा चालते या आणि काय
काय नाही बा हेच शाळेतच बोलायचं म्हणून
हा हा हा चालते गम हा ठीक आहे
हां ठेव
ह